हॅलो हा
काय हाय बघ बसले आता आवरलयं
होय काय.
होय. तूझं आवरलं काय?
झालं बघ माझं.
हा हा झाले चहा नाष्ट आवरले का जेवण झालं?
जेवण नाही अजून. तुझं?
माझ पण नाही नाश्ता केलोय बघ आता जेवण नंतर न करायच आता आवरलयं नंतर करायचं हा हा.
हम. काय नाही बघ. बसले म्हटलं आवरून.
एम. एस. सी. आय. टी केलंस का नाही मग.?
मी एम. एस. सी. आय. केले मी केले सोड. एम. एस. सी. आय. टी केल्या आणि टाईप पिंक हे टॅली केल्या.
होय हा हा माझ पण झालंय टॅली, टायपिंग माझ पण झालंय.
होय हा. हा. आता गरजेचं आहे गं आताच्या युगात प्रत्येक हेच्यासाठी कणी एम. एस. सी. आय. टी च हे माग.
महत्वाचं आहे आणि हो सगळीकडे जॉबलातेन गेलीस कणी नाही त्याच सर्टिफि फिकट मागतातच एम. एस. सी. आय. टी. च. मग ते झालं तरी झालं नसलं तर मग ते घेत नाहीत. मग तेच्यामुळं करायलाच पाहिजे ते. हो आणि आता. प्राथमिक शाळेत पण सगळं आता. एम. एस. सी. आय. टी. तेन सगळं म्हणजे एम. एस. सी. आय. टी. काय घेत नाहीत.
हो बेसिक सगळ नॉलेज सगळं आपल्या शाळेत देतातच.
हो आणि आता देत होतीत. की आणि आता कस प्रोजेक्टर वर. पण सगळं दाखवतात. जे महत्त्वाचं असतंय ते असं. हो अभ्यासाविषय जे काय असल.
आम्ही आठवीला होतो बघ. तेव्हा ते गुरुकुल प्रोजेक्ट. नवीन काढल्यामुळे कणी सगळं कणी तेव्हापासून सगळं हेच झालंय सगळं नॉलेज. सगळं कॉम्प्युटरवर सगळं प्रोजेक्ट वरच दाखवतात. नाही सगळं शिकवायचं तिथच. प्रोजेक्टवर आता तोंडी असं जास्त शिकवत नाही असं.
हो हो एम. एस. सी. आय. टी. गरजेचंच आहे गं. आता कलियुगच ते. कॉम्प्युटर युगच आलेल आहे. त्याच्यामुळे कम्प्युटर ज्ञान असायलाच पाहिजे.
हम्म कॉम्प्युटर शिकलं तरच सगळं येत आता
हम्म एल. ई. डी. टीव्ही ला त्यांन पण कीबोर्ड, माऊस अणल की चालतय बघ
होय होय चालतेय की आमच्यातसं आमच्या मामीच्या मुलग्याला त्याला कॉम्प्युटरवर जास्त नॉलेज आहे नी मग त्यांच्याकड कसं घरात टीव्ही मोठी होती मग त्यानी परत त्याला कीबोर्ड सीपीयू आणि हे तेन आणुन जोडलयं तेनंय म्हणजे तो काम त्याच्यावर काम पण करू शकतो आणि घरची संध्याकाळी टीव्ही वगैरे पण बघू शकतात नाही त्याच्यावर या कॉम्प्युटर मुळ जग फार पुढे गेलेले आहेत
होय फार पुढे गेलंय आणि कसं आकडेमोड करायला लई वेळ लागते की नाही कॉम्प्युटरमुळे फास्ट होते आकडेमोड परत आता इडिटिंग तेन आलेलं हाय त्याच्या त्यामुळ जाहिरात वगैरे तेन करायला बरं पडतय होय आणि कॉम्प्युटरचा ते एकोणिसाव्या शतकात कॉम्प्युटरचे शोध लागले होय चार्स बॅबेज म्हणून आहेत त्यां त्यांनी काढल्यात ब एकोणीसाव्या शतकात हम्म आकडे मोड आणि आता सगळ्या क्षे क्षेत्रातच लागत्यात अं साधं किराणा मालाचं दुकान असलं तर तिथं कम्प्युटर आहे साड्याच दुकान अस तर कॉम्प्युटर हायच हो मेडिकलमध्ये हाय सगळं
प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक आता प्रत्येक गोष्टीला कॉम्पुटर
होय होय आता माणसांचं काम कमी व्हाय लागल्यात आणि हे सगळं इलेक्ट्र वस्तूचं वाप
वापरा लागल्यात होय मानस कमी आहे ग आता कणी सगळ्यांना काम वगैरे जास्त पगार त्याला देण्यापेक्षा आपलं कसं कम्प्युटर असलं कि ते सगळं सीसीटीव्ही तेन ह ते टीव्ही जोडून कॉम्प्युटर वर सगळं बघत बसतात
होय होय कसं हाय ते काय कॉम्प्युटर एकदाच खर्च होऊन जाते ग ते कामगारांना सारखं पगार देत बसण्यापेक्षा एकदाच खर्च केलेलं बरं म्हणणार पैशे
हा तेच की आणि परत कधी पण कुठे पण पाठीमागची ते सुद्धा माणूस करू शकतोय असं लक्षात येत त्या नाही काय चुकून एक पैसा जरी पुढचा मागचा झाला एकेकजणांच्या लक्षात नस एकेकजण मुद्दामनं
आणि आ आधी कस सगळं त्या दुकानदाराला सगळं बिल करायला लागत नाही मग त्यो बिल करणार त्याच रेट लिहिणार मग तो त्याचं बेरिज करून आपल्याला सांगणार मग हिकडं तिकडं हुणारच की त्याचं बेरिज आता कॉम्प्युटर आले कसं ते स्कॅनरच ते कस स्कॅन करतात आपलं स्टिक ब लगेच आपलं तयारच बघते बिल लगे फाडून देतातच आपल्याला ह ते पेमेंट द्यायचं कर यायचं
मोठमोठे म्हणजे आपण शहरात जायचो मोठमोठ असं कपडे वगैरे जास्त आता म्हणजे डीमार्ट सारखे मोठे मोठे मोठे मॉल असल्या मुळं आपण तिकडं जायचं आता आमच्या गावात आताच झाल्यात.. एवढं खेड हाय तर आमच्यात तीन ते चार मॉल झाल्यात मोठ मोठे
हा...
त्यामुळे हे कम्प्युटर मुळ हे सगळ फास्ट झालंय
हो कॉम्प्युटर मुळ म्हणजे अस एकेकांना ते कॉम्प्युटर वापरत्यात डीमार्ट ला तेन गर्दी असतंय मग कॉलेजच्या मुलींना तेन जॉब साठी चांगलं आहे तसं म्हणजे आता कसं येत येतच असते नाही कॉम्प्युटर तेन आता शाळेत कॉलेजमध्ये तेन शिकवत्यात परत दहावी बारावी झालंय एमएससीआयटी साठी झालेलं असतय त्यामुळं त्यांना एक रोजगार मिळतय बघ तेवढं शिकत शिकत त्यांचा जॉबच होतय तेवढं
आता एकेकांना कणी असं जे अपंग वगैरे असतात कणी त्यांना लॅपटॉप कम्प्युटर असं म्हणजे ज्यांना अनुदान द्यायला लागलेत त्यांना
हो हो आणि होम ह वर्क फ्रॉम होम ला पण चांगलं झालंय ते कॉम्प्युटर आल्यामुळे लॅपटॉप तेन आल्यामुळे घरात बसून आपलं काम चालू होतंय आपल्याला पैसे पण मिळतय काम पण हुतंय कुठं बाहेर पण जायला लागत नाहीत ते लॉकडाऊनमुळे तस झालंय ते एक चांगलाय म्हणजे कुठ बाहेर जायला मिळत नाही आता घरात एकडच व्यक्ती असली तर कसं करायचं ते बाहेर गेलो घरातल्यांना कोण बघणार मग.
हो तसच होतंय बघ कसय सांगताय. हे कम्प्युटर म्हणजे हे युग हे चांगल्यासाठी आहे पण लोक त्याचा एक एक गोष्टी न दुरुपयोग करतात.
होय ग दोन्ही कडनं पण बघतात ग.
दोन्हीकडनं पण खरं त्याचा मेन उपयोग कस चांगला करून घेत नाहीत लोक. कम्प्युटर असू दे मोबाईल असू दे मोबाईल नी कम्प्युटरमुळे झाले हे
होय होय आणि कसंय सांग हो आपण चांगला उपयोग करून घेतलं तर ते आपल्यासाठी चांगलं जर आपण वाईट वे अ वा परात म्हणजे वापरासाठी वापरलं कि ते वा वाईटच असणार. आता स्क्रीन मुळे आताचे आपल्याला डोळ्याला त्रास होते चष्मा लागते पण किती वापरायच ते आपल्याकडं हाय कसं वापरायचं ते आपल्याकडं हाय. होय आणि त्याचा चांगला उपयोग केला की आपल्यालाच चांगलं मिळतय.
त्यातलं काय काय चांगल्या गोष्टी आपण सर्च करून बघायच्या.
होय होय आणि आधी बघ की आता आधी कसं आपल्याला पैसे काढायचं किंवा भरायचं असलं तर बँकेत जायला लागत हो त आता हे गुगल पे फोन पे आले ते एक चांगली गो ष्ट झाले की घरातल्या घरात म्हणजे येणं जाण वाहतूक वाचतय परत वेळ वाचतय.
वेळ वाचतोय परत दिलेला हिशोब आपल्याकड हे आपल्याकडं म्हणजे राहातोय नाही आपल्याकडे ते
ट्रझेक्शन मध्ये दाखवते होय.
कोण पण म्हणू पहिला कसं तू कवा दिलास तू कधी दिलासते मला असं म्हणलं होतं पण आता नाही खरंच सेव राहते आपण दिलेला हिशोब सगळं आपल्या जवळ सेव
तर ट्रांजेक्शन येतेच ग आपल्यापाशी आणि कसं सांग एक फायदा म्हणजे कसा आता सुट्टीच्या दिवशी कसं बँक बंद असली की आपल्याला पैसे मिळणार नाही आणि समज त्याच वेळी गरज असली तर त्यावेळी आपलं गरज भागत नव्हत किंवा एकदम इमर्जन्सी आली मन हुं इमर्जन्सी आली म्हणून समज दवाखान्याला वगैरे जायचं असलं आणि एखाद वेळेस चुकून ते शनिवारी रविवार झालं म आपल्याकडे पैसे नसले तर दवाखान्यात घेत नाहीत म त्यामुळे हे ट्रांजेक्शन कसं की लगेच पेमेंट होऊ शकते बघ आपलं लगेच त्यांना हाईत म्हणून सांगायचं गुगल पे फोन पे मग ते एक आपल्याला फायदा झाले माणसांचा जीव वाचते निदान दुसऱ्यांकडनं घेऊन तर आ पलं ट्रानझॅक्शन चालू राहते ग.
हा आणि बघकी सर्वर डाऊन असला आपल गुगल पे फोन पे नाही चालू झालं तर आपल्याकडे एटीएम असतोय आपण एखद्या वेळेस
होय एटीम ते ते पण वापरू शकतोय बघ आपण. ते एक सुविधा चांगल्याला निदान त पेशंट ला ठेवून हा थांब बाबा आलो कुठं आता एटीएम चं पण काय चोवीस तास ओपन असतय ते कुठं पण जोऊन आता एटीएमच्या सुविधा पण कुठ पण असते असते कुठ नाही अस नाही जोऊन पट न त्याच्यात घालून आपली पिन घातली की लगेच आपल झालं पैसे आले तर वापर ता आता बँकेत जायलाच पाहिजे असं का राहिलं नाही आ ता होय होय ते चांगली सुविधा आल्या घे.
चालते चालत परत आणि फोन करते मी तुला.
चालते चालते कर हा चालते चालते बोलूया गे ह्याच्यावर आणि.
हा चालेल ठेवू काय.